तेेत आहे हॅलो आवाज येत होय जेवण वगैरे झालं, तुमचं झालं काय जेवन, हा येते मला हॅलो
हॅलो
हॅलो
यालाय की नाही आवाज?
हा हा येतोय येतोय बोला की
काय म्हणला करा
तुम्ही जरा रेंज मध्ये या की
हॅलो
हा बोला हॅलो
यालय की नाही आवाज
हा हा आत्ता यायला लागलंय आता हा बोला बहुतेक तुम्हाला कानि रेंज नाही वाढत? असं मला वाटलंय,
आहे की रेज इथ फुल्ल आहे,
हा आत्ता आला आत्ता व्यवस्थित आला बघ काय व्हायला लागले अपडाऊन अपडाऊन व्यायला लागलेल हा बोला की तई काय जेवण जेवण तेण झालं तुमचं,
होय होय झालं झालं तुमचं,
झालं बघा मगाशी ते आपला तो विषय राहिलाच कि हो. मधूनच कट झाला वगैरे अधिक महिन्याचा आता काय झाले माहितेय काय मला पण म्हंजे आता चार दिवसच उरलेत. आता काय करायचं म्हंजे आधिक महिन्यांचं माझं पण झालं नाही, अजून साध मी जोडवी वगैरे पण घेतले नाहीत वो. अ म्हणलं तुम्ही काय करालाय म्हणलं विचारावं आणि काय काय करता तो अधिक महिन्यात म्हंजे, तुम्ही काय केलाय किंवा काय? काय म्हंजे नामस्मरण म्हणा हे म्हणा मला पण थोडं सांगा की.
नामस्मरण का कंटिन्यूस केला तरी चालतंय. तर तुम्हाला तुला घेऊून बसल्यावर तुला गाण म्हणायच ऐवजी तुम्ही ते देवाचं हे म्हणल तरी, पण चालतंय हाय तेवढं चार दिवसात पण केल
हां हां.
नदी छोटी करायची असतें. नदीला हां ते आपल्या हां ओटी भरायची. तांदूळ चपाती घेऊन त्याची ओटी भरायची हळद
काय व्हायलाय माहिते काय आवाज कनी अडका लागलाय तुमचा. म्हंजे जरास हे करून बोला. आवाज अडकालाय. हा आत्ता याय लागलाय बघा.
ह ते तुम्हाला जमत असेल
हॅलो.
हॅलो.
तुमचं काय व्हायला माहिय काय तुम्ही, जेव्हा एकदम असं एकदम हॅलो फक्त म्हणताय तेव्हा आवाज येतोय आणि बाकीच असं काहीच समजे ना असं व्हय लागलेय. म्हणून म्हणाले तुम्ही रेंज मध्ये या. रेंज मध्येच या तुम्ही.
हॅलो.
हा बोला की
हम् हे काय म्हटलं
तुम्ही हेडफोन वगैरे घातलाय का हा हा हा
आता याले
हा आत्ता याय लागलाय बघा असं स्पष्ट यायला पाहिजे आवाज हा बोला की
तर पहिल्यांदा हदीचे उतून घ्यायचे असतात आहे
हम्
याला ना अवाज
हा यालय यलेय
ह मगच्या होट आप होटद्ल सामास नाग आणि के टयला आणि हा बिकु दिला नाही ते रटी बनची आणि एक दिवा दान करायचा नदीमध्ये विद्रोहण त्या द्रोणामध्ये छोट्या कांद्याचा भिजाण मिळत सुुद्धी वे हो ला का जा आणि आता तुमची मुलगी असल्यामुळे तुम्हाला का धोंडे करण्याच होणार नाहीतीस.
हम्म काय बोलला.
अ ते धोंडे करतात पूर्णाचे ते तुम्हाला करायला जमणार नाही.
नाही ते म्हणजे कसं करतात आता ते तुम्ही सांगा की म्हणजे आता एक एक ठिकाणी काय करतात माहिितय काय म्हणजे आता अ असं मांडे म्हणजे आपण कसं पुरण पोई वगैरे करतोय काी नाही तस ठिकाणी अस मांडे अस करतात म्हणजे पुरण पोईचाच भाग असत पण ते काय म्हणतात की त्याला घउ वगैरे वेगळं लागतात बघा ते म्हणजे असं पहिला थोडसात लाटायचं आणि नंतर हाताने करून ते ते एक माठ असतो त्याच्यावर टाकतात बघा ते एकदम पा ते करतात की ते, ते म्हण खास पद ते म्हणा अधिक महिन्यात म्हणजे जास्त प्रकारे धोंड्याचा महिना म्हणजे जावायला पण बोलवत ते ना म्हणजे एक एक ठिकाणी आबरस पुरी पण करतात म्हणजे असं पण आहे पद्धत असं आहे मग ते तुम्ही कसं मगाशी म्हणला का नाही ते बत्ताशे अनारसे वगैरे देतात की. असं ते. म्हणजे एक एक ठिकाणी असं ड्राय फ्रूटस पण देतात म्हणजे हे पण मी वाचले. ड्रायफ्रूट्स वगैरे देतात म्हणून आणि ह्या म्हणजे जे म्हणजे कसं आहे ह्या अधिक महिन्यात म्हणजे आपण जे गृह प्रवेश करतोय किंवा काय गाडी वगैरे घेतोय. हे पण म्हणजे घ्यायचं ना असं आहे म्हणजे बाकीचे जे शुभ कार्य आहे ते पण करायचं नाही हा मग नवीन काय करायचं नाही असंय लग्न वगैरे.
आणि ते. ते दान करायचं असते नदीलाान. बाय जा ब
हा हा म्हणजे एक होय ओ. ताई अश पण एक पद्धत आहे, की म्हणजे नवीन देवदर्शन वगैरे करायचं नाही, आपले घरातले किंवाआ आजूबाजूला मंदिर आहेत. त्याच्यामध्ये फक्त जायचं असं पण आहे काय?
अ नवीन देवदर्शन म्हणजे कसं नवीन सरव आहे आपल्याला जे कुल देवता आहे तुम्ही त्यांचेच दर्शन करायचे त्यां ांग
हा हा हा हा हा
देव ज देवाला ह्या महिन्यामध्ये खास करून जातात अशा
हा हा हा
ते तुमचा
हा हा हा
प फि त जर आपल्याला जाणं शक्य नसेलि म्हणजे आता क मुलग्या म्हणून म्ह किवा ग्या म्ह आपण ज उन्हा करतो मग घरात त तुटेल. काढून ठेवायचे.
हा.
म्हणजे काय पण करायचं म्हणला कणी तर, आपल्या इथ जे येतात पहिला त्याला मान द्यायचा ओ.
म्हणजे मला काय म्हणायचंय आता अधिक महिन्यात? म्हणजे आता हे ब्रेसलेट देतात किंवा चेन देतात. ही पद्धती हाएत काय हो आप? आपल्यात म्हणजे खरंच द्यायच्या, की फक्त अंगठी वगैरे एवढंच द्यायचंय की ब्रेसलेट आणि चेन पण असतय का त्याच्यामध्ये द्यायला म्हणजे काय? हा म्हणजे कोणती पण तुम्ही?
काय तरी एक वस्तू द्यायची. तुझ झालंय ना. तुमच्या इछे प्रमाणे.
हा हा हा. म तेच म्हणलेत तुम्हाला म्हणजे आता समजा, की म्हणजे आता आपण म्हणतोय, की जावायला हे व्हान द्यायला पाहिजे म्हणजे हे ते करायला पाहिजे. म्हणजे हे अधिक महिन्यात जावयाचच म्हणजे का कौतुक असतय, म्हणजे हे तुम्हाला माहितीय काय म्हणलं. म्हणजे कसं?
कस व्हईल, जावया आपली लेक दान केलेली असत्या नी
हा कन्यादान वगेरे हा हा.
नारायण म्हणून धरायचं त्याला म्हणजे त्याना आपनच आप मुलांचं बी आणि दक्षिणा आणि लेकीला आणि जावयाला आणि त्यांची पूजा करायची. जेणेकरून त्यानी त्यांच्या म्हंजे त्यांच्या दोघांनी सुखात राहावं, आणि जे काय केलेलं हाय कणी लेकीला
हम् हा हा.
हे अस हाय की हेच दान जावायाला, लई म्हजे असं म्हणतात, की आपल्या घरचे जर समाधानी असेल तर, आपल्याला भरभराट येतिया अस म्हणत्यात.
हां.
पण ते आपण केलं कणी ते आपल्यासाठी चांगलं असतय. आता आपल्याकड लई चांगल आसतय
होय आणि हे पण हाय म्हण म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी म्हणजे तत्तीस अं सुहा तेनी बोलवून त्यांना हळदी, कुं कु वगैरे लावून म्हणजे त्यांना सा खर आणि खोबरे म्हणजे देऊन काहीतरी अ हे थोडेसे म्हणजे काय म्हणतात? कि थोडेसे पैसे वगैरे म्हण जे करून ते पण म्हणजे करतात म्हणजे काही पण वस्तू देताना पहिला त्या सुवासिनीला हळदी, कुंकू वगैरे लावतात म्हणजे हे पण मी नवीनच ऐकलंय म्हणजे अधिक महिन्यात हे पण कर करतात म्हणे. म्हणजे आपलं हा.
तेच ते सांगून म्हणजे सुवासिनी आणि त्यांना जेवन म्हणजे देवाला म्हणजे आचारी कडून करून घेतात. हे सगळे
हा हा.
त्यांना सगळ्यांना काून न काून त्यांना तुम्हाला. काहीतरी म्हणजे जाळेदार पदार्थ अनारस म्हणा, किंवा मैसूर पाक म्हणा पण म्हणजे त्याच्या दिवा दान करतात. सगळ्यांना त्यांच ऐपती प्रमाणे ब्लाऊज पीस,
ब्लाऊज पीस हा हा तेच की म्हणजे त्यांची काय थोडक्यात ओ टी वगैरे भराय च.. आणि ते पण एक एक पद्धत आहेत ती कराय च वगैरे म्हणजेच बघा की काय काय ठिकाणी किती म्हणजे वेगवेगळा पदार्थ म्हणजे जसं गाव बदलल तसं पद्धती बदलत्यात. म्हणजे असं मला म्हणायचंय ओ कि म्हणजे का त्याला म्हणजे मगापासून मला कळालं की म्हणजे धोंड्याचा महिना का म्हणतात? किंवा ते म्हणजे ते धोंड डे वगैरे देतात म्हणून त्याला म्हणजे कळालं मला म्हणजे एवढी माहिती मला नव्हती येतोय तुमच्या म्हणजे तुमच्या पासु पण मला भेटलेले आहे. असं झालय म्हणजे आणि काय काय म्हणजे जेवढं सत्कर्म करेल तेवढं चांगलं आहे या महिन्यात थोडक्यात हा.
म्हणून तरी सगळीजन त्या याला लई महत्व देतात
होय. मग तेच की म्हणजे कस ह्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्यात आपलं कुलदेवातला म्हणजे जाऊन आलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे काय म्हणतात ते एक प्रकारचं अधिकाअधिक लाभ होतातच म्हणायच आणि म्हणजे आशीर्वाद पण तेवढाच आहे तो. म्हणजे एक एक कणी काय गोष्टी बघा की यात तर ह्यो एवढा चांगला महिना आहे पण त्याच्यामध्ये आपण शुभ कार्य करू शकत नाही म्हणजे कोणते पण
हा हा हा हा तेच की.
एक बोलो
हो तेच की आणि महत्त्व म्हणजे काणी कळाला म्हणून हे एवढी माहिती म्हणजे तुमच्याकडन छान भेटल्या मला खरं म्हणजे माहिती एवढी मला मला पण स्वतःला माहिती नाही एवढी तुम्ही एवढं म्हणजे कर ता वगैरे ते नाम मरून तेन म्हणजे काय तुमचं ते काय म्हणतात ते पिढ्यान पिढ्या चालत आलं असेल ते सगळ्या गोष्टी असा आहे आणि आता आ मला ते समजायला लागले ट्रेंडिंग मध्ये चार वर्ष आहे म्हण नाहीतर हे
सगळ तर आमच्या आजी अकडे मममीच माहिली तर भुला नका
होय होय. छान वाटलं सोडा बोलून.
हम हम तुम्हाला चार दिवस राहिले तुम तेवढं करा
हा करते की मी मी करणार मी आवर्जून करणार त्या गोष्टी आता आणि ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्यातरी करायला पाहिजेच असं मला वाटते
बाहेर जर राला झा तुमच्या मुलीच कन्यापून का करा
होय होय होय ते तर मी करणारच आहे
हम्
ओके चालेल चालेल चालेल हा हा ठीक आहे होक